बोला बोला.. काय म्हणताय हो येतोय येतय काय म्हणताय ताई कश्या आहात..
मजेतो आम्ही तर आंब्याचे रस पुूरणाचे पोळी ते खाऊनच मजेत आहोत...
आता तोच सी आता तोच सीझन आहे म्हंटल्यावर... तेच होणार ना सगळीकडे जिकडे तिकडे आंब्याचं आहे. आता पाऊस पडायला लागला की मग मिळणार नाहीत.
हो आं आंब्यावरच...
हो म्हणून म्हंटलं पाऊस पडायला लागला की मिळणार नाही पाऊसही येत नाही तोपर्यंत मजा करून घ्यायची याची
हो आंबे खाऊन मस्त पैकी पुरणाची पोळी खाल्ली का एसी ऑन करायची आणि मस्त दोन तीन तास झोपायचे हा
हहह हाह हह अ ते पण एक सुख असतं ना
हो मग हह हा आणि असा आनंद वर्षातन एकदाच मिळतो तो
हो ना म्हणून म्हटलं काही एक दोन तीन महिनेच त अनुभवायला मिळतं हे हह हा
पती ना त्याच्यावर चर्चा करू आपण
हा हा बोला ना बोला तुम्हाला काय माहिती आहे ती मला सांगा म्हणजे आम्हालाही कळेल. ज्ञान होईल ना मिळेल जरा हाह हह हा चालेल
अ हे ना आपले सागवांचे झाड असतना ह हम् याच्याबद्दल माहिती आहे हो सागवान परत आपली ही शमीच झाड हो तिचे औषधी गुण पण आहेत.
हा हा
शमीचे
चालेल ना क्षमी क्षमीचा खोकल्यावर वापरतात
हो वापरतात त्याच्या रस घेतात ना
हो का अच्छा मला नव्हतं माहिती हे अ पुष्क हा मलाही असे औषधी गुणधर्म कशा माहिती असेल तर सांगा म्हणजे आप आम्ही कधीतरी वापरू शकु थोडफार ज्ञान.
हो ना जर आपल्याला जर जास्त शरीराला जर उष्ण असेल आपलं शरीर तर थंड ह म्हणजे गारवा देण्यासाठी आपण याच्या रस घेऊ शकतो शमीत झाडाचा त्याच्या खोकल्यावर पण चांगला उपयोग होतो बर का
हा हा पण तो रस काढुन नुसताच घ्यायचा की कसं काय?
हो त्याना ते पान असतना त्यांना स्वच्छ धुवायचे
हा
हो स्वच्छ धुतल्यानंतर ते थोडं मिक्सरला फिरवुन घ्यायच वाटुन घ्यायचे
हा हा
त्याच्यात थोडस काळं मीठ घालायच
अच्छा अच्छा अच्छा हा
हो आणि मग आपण जिरेपुड हे घालुनये ना तो रस एक ग्लास पाणी पाण्यात उकळून घ्यायच थोडसा आणि गार झाला का मग त्याला घ्यायच
हो का, अच्छा
हो आणि मग ते शरीरासाठी खुप उपयुक्त आहे.
हा
हो आणि धन्याचा पण छान प्रयोग होतो बरं का आपले धने असत ना अख्खे धणे हो त्याचा पण खुप छान उपयोग होतो वजन कमी करण्यासाठी पण होतो.
धन्याचा हो का, हा पहिल्यांदाच कळलं मला धन्याचा असा उप उपयोग होतो ते काय काय करतात त्याच्यासाठी
आपले जे धणे असतात ना अख्खी धणे हो ते आणायची आणि रात्री ये ना एक ग्लास पाण्यात त्याला टाकून ठेवायचे. एक चमचा टाकायचे फक्त धणी पोहे खायचा.
हा एक चमचा धणे एक ग्लास पाण्यात भिजत घालायचे.
हो रात्रभर भिजत घालायचे आणि सकाळी ना अगदी म्हणजे जास्त गरम नाही करायचं, अगदी कोमट करायचं ते पाणी
हा.
हो आणि ते धने वगैरे गाळुन मग ते पाणी प्यायचं. तर तुम्हाला हो तुम्ही ना घरचं कुठलंही जेवण करू शकता, फक्त तेलकट नाही खायच. तुम्ही पोळी खा, भाकरी भाकरी खा. हो हो. मैद्याची वस्तु नाही खायची आणि तेलकट नाही खायचं.
हा मैदा तर वाढवतच ना वजन मैद्यानी जास्त हो हो.
धण्याच जर पाणी घेत असाल ना तर तुम्हाला हे दोन तीन वस्तू सोडाव्या लागतील. तेलकट खायच बंद करायचं आणि आपण हो बटाटे नाही खायचे.
हा, हा, हा.
खायची बटाटा पण वजन वाढवतो बर का. हो बटाटामुळे ना त्याच्यात ते स्टार असत ना, त्याच्यामुळे स्टार्च हं स्टार्च तर त्या त्याच्यामुळे ना आपलं वजन वाढतं.
हो का? अच्छा, अच्छा हम्म हम्म.
धण्याचा पण उपयोग छान होतो.
पण ते पूर्ण बंद करायचे बटाटा आणि हे की काय असं थोडस थोड्या प्रमाणात घेत लं तर चालतं?
नाही बटाटा पूर्णच बंद करायचा आणि तेलकट वस्तू पण पूर्ण बंद करायची.
अच्छा.
हो तुम्ही हो रोजच्या जेवणामध्ये जी पण भाजी असेल तुमची भाजी पोळी, आमटी, भात तुम्ही बाजरीची भााक भाकरी, ज्वारीची भाकरी या खाऊ शकता. हो फक्त तुम्ही मैदा बंद करायचा म्हणजे बे बेकिंगचे गेलेले जी वस्तू असते ना बेक केलेली हो ती वस्तू बंद करायची.
हो, हो.
हो, मग त्या हो मग ते पाणी तुम्ही सतत रोज घ्यायचं बर का. नाहीतर मग आठ दिवस घेणार मग बंद करणार. मग ते चा काही उपयोग नाही. कारण की आयुर्वेदिक वस्तू अशी असते औषधी तर तिचा परिणाम होतो, पण एक दीड महिन्यात दिसतो आपल्याला. लागलीच नाही दिसत. हो, हो हळू हळू ते आपल्या शरी रावर परिणाम परिणाम करतो.
ते कसं आपण गोळी घेतली, की एक थोड्या वेळात आपल्याला बरं वाटायला लागतं. इन्स्टंट हे असतं ना हा, बरोबर. पण हम्म पण कस आहे त्या गोळी आप आपण खर म्हणतो इन्स्टंट आहे, पण त्याचे साईड इफेक्ट पण होतात ना खूपच. गोळ्यांचे अलोपॅथिकचे? हा, हा. हो, हो. हो बरोबर. होतो ना होत
हो आपल्या त्वचेवर सुद्धा परिणाम होत बर का कोणा कोणाला पुळ्या होतात, कोणाला लाल लाल अशी चट्टे पडतात.
हो ना अलर्जी होते ना काही लोकांना त्याची असं हे हो
हो, हो, हो आणि याच्याने ना आपण जर धन्याच आणि घेतलं ना त आपली स्किन पण चांगली होते. म्हणजे चमकदार होते स्किन.
हो का?
हो हो त्वचा चमकदार होते पण ते आता आपण ने रोजचं रोज म्हणजे आपल्या जीवनातला एक भाकच बनवून घ्यायचा रोजच ते करायचे आप न विसरता हम्म हो तुम्ही जर विसरता करणार ना हो रिकाम्या पोटी घ्याय
हम्म तेच म्हंटलं सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी हे करायला लागेल ना. ते हो हो हा हा हा
हो आणि उपास जर करायच असेल तर, मग त्या दिवशी टाळून घ्यायच आपण एक दिवस हो आन हो उपास असेल तर, मग आपण ब साबुदान्याची खिचडी नाही खायची.
हा हा बरोबर साबुदाणा ही हेच होतो, ना.
हम्म हा हे बघा आपल्याला आपल्या शरी आरोग्यासाठी ठी कायतरी म्हणजेच आपल आरोग्य उत्तम राहण्यासाठी काहीतरी वस्तू सोडावी लागेल, तर ती सोडायलाचं पाहिजे माझ
हो नक्कीच नक्कीच, आपल्याला एखादी गोष्ट हवी हे, त त्याच्यासाठी थोडस आपल्याला त्याग करावाच लागतो ना, कितीही जरी आपल्याला ते छान वाटल.
हो आणि हो आणि कुठली आपली ही बाहेर ची भौतिक जागात किती संपत्ती असली तर ती काही उपयोगाची नाही. आपलं आरोग्यच आपली एक संप ती आहे ना मग
ती तर मोठी मोठी संपत्ती आहे. ते असेल ''आरोग्य''असेल तरच आपलं बाकी सगळं हे आहे. नायतर बाकीच्या याला किंमत शून्य.
हो मग त्याच्यासाठी मग हे जे वनस्पती असता. यांचे रस हम्म परत मग आपण त्यांचे गव्हाच्या जो तृण रस असतो तो तृण रस
हा हा हा
छोट्या छोट्या गोष्टी जर आपण जीवनात सुरुवात केली घेण्यासाठी तर भरपूर उपयोगाच्या असतात. म्हणजे आपल्याला दवाखाना वगैरे जाण्याची किंवा मेडिकलच्या गोळ्या खाण्याची गरज नस ते हो हो आणि तुम्ही जर आता तु एखाद्याला आता सवय असते चहा पिण्याची
हूं
अ आता मला सवय येना च ह पिण्याची मग मी काय करते नुसता चहा नाई पीेत. मग त्याच्यात गवतीच्या पुदिनाच्या पाला
हा.
हो अ वेलची पूड, दालचिनीची पूड, म्हणजे अशा ह वनस्पती पण मी प्रयोग करते. चहामध्ये हो हो मग त्याच्या पाासून मला सर्दी होणार नाही. खोकला होणार नाही. हो म्हणजे ह्या ज्या वस्तू आपण वापरल्या ना
हा हो हो खरंय खरंय, ते मारक ठरतात ना. त्या बाकी सगळ्या त्यांच्या ह्याला
हो आणि ते त्यांचा गुणधर्म आपल्या शरीरापर्यंत पोहोचवता.
बरोबर, बरोबर, त आपोआप त्या चहाच्या पाण्यात त्या उकळल्या जातात. त्यामुळे त्याचा अर्क सगळा त्याच्यात येतो ना?
हो एका प्रकारे तो पण एक काढच तयार होतो. हो म हो म त्याच्यामुळे, आप पल आरोग्य पण उत्तम राहत आणि आपल्या चहा पिण्याची जी आपल्याला सवय लागली. ती पण पूर्ण होते.
बरोबर खरं ये. हा हा हो हो बरोबर, बरोबर,
हो वनस्पती म्हटल्या ना त खूप आहेत. आपलं वनस्पती शास्त्र आहे स्पेश, त्यल म्हणजे हो वनस्पती शास्त्रत भरपूर अशा गोष्टी आहेत. की ज्या आजूबाजूला आहेत आपल्या पण आपल्याला ज्ञान नाही, त्या गोष्टींच'
खरंय, खरंय अजिबात ज्ञान नाहीय. मला तर अजिबातच नाही. तुम्हाला थोड तरी हाय. म्हणजे तुम्ही..
अहो, आपण पुस्तकं वगैरे वाचतो मला आवड ये आधीपासून पुस्तक, वाचायची, कुठलं ना जे पुस्तक मिळालं ना ते वाचूनच काढते पूर्ण, ते वाचल्याशिवाय मग मला झोप नै लागत,
हाऽऽ चांगलं आहे चांगल, हाऽऽ
पुस्तक मिळालं की त्याला पूर्ण करायच, मग पुढे काय मग पुढे काय म, पुढे काय, हा हे प्रश्न पडतात मला, त्याच्यामुळे मग मला थोडं
हाऽऽऽ, छान आहे ना छान, मला पण सांगायच, एक एक तुम्ही काय काय वाचलं असेल त्याचं,
हो, हो मी पौराणिक कथेंची पण पुस्तकं वाचते,
हो, मुळात वाचनाची आवड आहे म्हंटल्यावर सगळं चांगलंच, नारच म्हणजे, कारण हल्ली वाचनाची आवड सगळ्यांची कमी कमी होत चाललीय,
आता हा मोबाईलचा जमाना आलाय इंटरनेट, डिजिटलऽऽऽ
पूर्वी माझा पण, अंऽऽऽपूर्वी मला पण, पुस्तकं वाचन्याची आणि खूप आवड होती, पण आता नंतर नंतर, हळूहळू तेऽऽ सगळं मोबाईलमुळे, आणि याच्यामुळे, कमी कमीच होत गेलंय म्हणजे असं झालंय,
हो ऽना मग ते कसं असतं आपल्या मोबाईलमुळे डोळ्यांवर पण परिणाम होतो, आपल्याला जेवढा उपयोग य तेवढाच त्याचा वापर करायचा,
हाऽऽ
मग आपणऽऽऽ पुस्तकं तरी वाचली ना तर आपल्याला वाचूनऽऽ ज्ञान, आपलं डोक्यात राहत ते विज्ञान, बघितलं की ज्ञान, म्हणजे ते कळत नाही आपलं, बघितलं का एक रील गेली का दुसरी दुसरी,
होऽऽ ऽगुंतून जातो खरंच य, ते मग वेळेच भान नाही राहत कधी कधी, असं होतं ते, अंऽऽऽ खरंय‌ म्हणजे, धन्यवाद, झाले का प्ले